हम्म झाला काय झाचालूय. ह बोला काय चालू आहे.
काही नाही आता जेवण झाला आवडसावड झाला.
हो का आमचं पण आता जेवण झालं. म म्हटलं करा म्हटलं कॉल आता थोडसा वेळयचं. मग काय उुशीर होते मग झोप्याले सकाळी पण लवकर उठायला लागते. मुलांच्या शाळेसाठी.
म पण उठा लागते सकाळी. अ तिकडे गेली तिकडून आले. तिकडे गेली तिकून आम्ही येल घरचे काम.
हम्म हम्म.
बस मग रोहून गेलं म्हटलं आता पाहि तू कोणाचे फोन आले असल तर पाहिला. तुमजे होते मिस कॉल दोन.
आता कॉल करा म्हट तर झा थो झाली अस.
हा. आणि ते फोनही सुरू सुरु डोको दुख. कुंडला त्या फोनही नाही नि द.
नाही ले त. होरे मज तोडस दु कूरला हे. बोोल.
हा असं डोकं दुखत होत मग थोड्या वेळ झोपली मी. हम्. मग झोपली तर अजून त्याचा फोन आला की ये तशीच उठली चालली गेली मग तिकडे.
हा ते कणालीऊन साव. तर मगच घरातले काम दिवे लावते स्वयंपाक हिंपाक जेवण.
हो तेच आहे आता कसं आता महिलांच्या माग. थोड काम असतातच मला काही ना काही काही ना काही सुरूच असते. दिवसभर वाटतात की घरी येत म्हणून पण त्याच्या माग काम भरपूर असत.
हा ना काहीच काही संपतच नाही का.
झाले का मग तास कर ना तुम.
नाही हो अजून पाह चाले कल.
मलाही आली परत आता अजून.
हा तु म्हाला एल.
हो मी म्हटलं बई दिसत बनतात.
अरे बाप रे दो दे मग मी एवढे करत नाही बी माझच्यानी होत.
हा.
कधीच करू वेळ नाहीन कही नाही.
हम्
आता कस टाइम टाइम काढून थोडा वेळ सुरू आहे काहीतरी.
माझा कॉल म्हटलं तुम्हाला तरी लागत आहे म्हटलं बाकी कोणाला कॉलच लागत आहे. ते दुपारपासून तुमच्या सोबत बोलली तेव्हापसून म्हटल कोणाला कॉलच नाही एक दोन शून्य शून्य माझ्या मार्कच नाही घटलेले बोलायचे.
पैसे दिले तर ठीक मी का म्हत पैसे देले तर ठीक. एवढ्या रिकामा टाइमपास करायला पुरते का मग.
नाही नाही ना मग काय कय ते खाली गेले ना कधी तर करतात फक्त. पूर्ण करा त्याच्यानंतर कस आपल्याला पुढचा तास मिळाला पाहिजे म्हणून.
तीन मिनिटं बोलायला लागते ग दहा मिनिट. दहा मिनटं, हा.
बर ताई मी काय म्हनाले तुम्हाला कि आप तास फक्त पूर्ण करून घ्या. न समजा बोलली नाही तरलथ कोणासोबत असं जास्त. फक्त नंबर डायल करून ते पूर्ण करून घ्या जिकं सांगितलंय.
किती पागल होती जीव त्यान सगळं डोकं किती दुखते न तू उचलले नाही दहा दहा मिनटं बोला.
एवढं बोलायची सवय नसते ना आपल्याले. एवढं बोलायची सवय पण नाही आहे ना.
अ मी चार तीन दिवस झाले आईसोबत नाही बोलली याच्या यायच्या नांदत.
माझवर सं आपण संध्याकाळच एवढच म्हटलं शांतते बोलत असतो. देव तर समजा कामा विमा असल कधी तर.
हा तर ते तीन दिवस झाले बोलली नाही तर आता मला तू उद्या करतेस फोन फोन नाही केला म्हणून.
हा तस होतय एक नदी लागलेला आ ना आपण.
हा त सांगितले नाही तिला सांगितलं ना त्याच्या चार दिवस आधीचं सांगितलं वाटलं तू काही फोनची वाट बघू नको म्हटलं सध्या. हे कामून माहिती कॉल त्या शेतकरी गटाच्या मिटिंगा रोजच्या सुरू आहेत म्हटलं.
ह काय.
हो रोज जा या न तर कसं आमच्या घरापासून आहताय ते गावा.
हम्म.
आणि जवळ असल्या तर जा तो त्याच्यात ते गावात जा या. कधी शेतात जा, कधी कुठ जा.
इकरी
तंग कोणी कोण कोण भेटायले ते मीटिंग करा पागल झाली. इकडे जा तिकडे जा घरातले कामन तेच्या अभ्यास शाळा.
हो आणि आपण जर कधी त्यांच्या जवळ बसलं नाही तर ते अभ्यास
करत नाही तेचा तो. पोरगा तरी टेन्शन घेत नाही. ते पोरगी तर रडणं पळणं कवरेज साठी एवढं पागल करून ठेवलं.
हो नई मंग शिक्षक लोक बोलतात ना,
ची एकाचे लावले तिचेच राहिले आता कवर लावायचे. तिला म्हटलं आता राह दे आता उद्या सकाळ उद्या, लावून देन म्हटलं शाळेतून आले की संध्याकाळी
कंटाळे याला ते पहिले त्याचे लावले दहा फूस पुस्तकचे नाता आजन इचे दहा पुस्तक बाकीचे
हा हो ग.
हम्म कंटाळा आलता पाट दुख सोळं दुचून म्हटलं आता राहत बी बंगलाून द तुमचला करू मी तुमलादी. ती घनघन सुरूचे तरीे.
ती तसाच आहे पुस्तक आणल्या बरोबरच एकदम तेव त्याच दिवशी लावून द्या, त्या सोबतच म्हटलं. बुक्स आणलेत ना त्याच्यासोबतच कव रींग घेऊन आलेत. हा. तेव्हाच लावून देण म्हणजे शिक्षक लोक बोलतात ना मगं ते कवरिंग कवर लावले नाही म्हणून तुम्ही पुस्तक आणले.
चं कालच पु पुस्तकं आणले त्याचे. काल, काल आता आजचं शेवटल रविवार आहे त का खाली जाईन म्हटलं. दिवस काय त्या अर्ध्या त्या कॉल कॉल मध्येच
अ अर्ध्या काही असं हे करतेन बघा आता त्या काक कुवाल्या त्या काकू नी म्हटलं बर बोला ग म्हटलं थोड्या वेळ फोन ह्या वर एका फोन वर बोलायला लावलं.
होत्या त्याच्या सोबत.
हम्म बरं माझ्या मलाही पण आता एक वार घेड. तोच कॉल आला होता त्या ताई बोल्या त्यांचा कॉल लागला आणि माझा कॉल कॉलय नही लागत आहे त्यांना.
आ मगं तेे तसंच होते कधी कधी.
हम्म आता जाऊदे म्हटलं. आता खाली गेला कधी तर करते पण ते पूर्ण, कमप्लीट करून घेत म्हटलं डायल नंबर करून आता. काय करता मग एवढ इतके मोठा नाही बोलल्या जात ना, आमक त कोणी एवढं रिकामा नाहीये ना, आपल्या सोबत बोलायली.
ज्या ग्रुप वर आहेत त्या सगळ्याच, बोलून राहिल्या फोन करून राहिल्या.
हा.
पण कसय मग आपले जातात तर त्याचे येत नाही त्याचे येतात तर आपले जात. मी असं म्हणलो नाही. हा तर मग माझंही तसच झालं ह मी त्या वारखेड वालेले अ दोन वेळा तेचे मला आले पण माझा एकही नाही गेला.
मंग माझं तसंच झालं नाता त्यांना कॉल केला. त्यांच म्हटलं त्यांचा आला त्या बोलल्या मस्त चांगलं ते माला म्हणत होत्या मागच्या वेळेस जस कॉल तो होता ना, मला हजार रुपये मिळाले होते म्हणतात.
हा ना, ते माधव ह मल भेटले म्हणते मी मला त एक रुपयानी भेटलाव
आता काय सांग तु्हा पाहिलं तर इतकं बोलली होती म्हटलं मी त्या वळेस ना, इतके नवीन न नवीन टॉपिक काढत होती की खूपच म्हटलं.
हा कमल ते एक रुपयाने भेटला माग. मी केले ना, मांगचे ते विस कॉल.
हो काय.
तर एकही तर नाही आला म्हण.
बापरे तुम माझे पाच कॉल झाले नसती ना आपले मग आता करून घेता काय?
काय.
हा आता समजा रिकाम्या असतोंत म्हटलं मग करून घेऊ.
बर पाहेत ना आता हा तुमचा कॉल झाला कि मी लावतो तुम्हाला एक कॉल.
हा मग त्याच्यानंतर मम्मीला वि
ह मग मी सांगेन तुम्हाला टाईम पहून सांगेन मग. नाही तर मग जाऊ द्या आता उद्याला मंग अस काही कर आता तू एका दिवशी होत नाही ना एवढं लगेच. सार दिवस बर या मोबाईल मोबाईलच्या नादात माज डोक दुखून राहील. ह
कायच ग तब्येत खराब करून घ्याच
नाही एकून तिकून थयाळजो. पहिले गेली तेच्या फोनला ये तिकडे गेले.
माझ्याता तसंच झालं ना घरचे काम एक करत होती आणि कॉलच येत होती. कॉलस अटेंड करा लागत होते म्हणजे त्यांचे येत होते त्यां त्यांच बोलण पण माझ इकडून कॉलच नव्हता लागत.
हिवाळ खेळची शीतल राऊ तिचाही याला होता.
मला याला आता हिवरखेडच्या कोण होत्या त्या ते पापड पुरडे बनवतात त्या त्यांच.
पण माज बोलणचं नाही झालं.
माझा कॉलच नाही लागला त्यांना त्यांचा कॉल लागला मला.
हो ना.
बोलणांग हे सुरूच ठेवत आता मी लगेच लावतो ग. तुम्हाला काय माझे वही आनंद आहे बरं चल घरात. काय? झालं पोटकायचं सुर कनक. झोप सकाळी साडेेत जाहा लागते ना येऊ. काय म्हटलं?
पति नाही म्हटलं मुलं म्हटलं आपल्याशिवाय
आ झोपत नाहीत ना ते जवळच पाहिजे.
ह जवळ जवळचं पाहिजे. बर ठीक आहे, आपण मग उद्या पण बोलू म्हणजे कस आता तेवढं करून घेऊ जेवढं बोलणं झालं तेवढं. काही इतकं काही टेन्शन घेऊ नये की भेटलेच पाहिजे हे झालं पाहिजे. आणि ते कसं मग नवीन ताससाठी जर कधी मग पुढचा तास याचा भेटला तर. वाचन करायचास आणि ऐकायचा.
काय मी तर आता काय भेटते तर काही नाही.
हम्म वाटण.
भेटल्यावर माहित पडेन काय म्हटलं रेदी? हो दुखून राहिल काही दिवस सांगत नाही, सरक.
हम.
हॅलो मी ठेवतो म्हटलं मी लावतो सुरुच ठेव जा.
हो हो